काय नाही बसलय.
हा, हा, काय करतोयस?
बसलय, तू कुठे आहेस?
नाही पॅलगीवर
हा ते अभ्यास नाही
काही विकल नाही?
नाही मी नाही अभ्यास करत.
कारे?
आमची एक्झाम झाली.
झाले माबाल क्लिअर झालास की? बर, बर.
तुझी एक्झा कधी आहे?
माझी पण झाली.
हो कसरे वेळ लागलं तुझं?
माझा पणऑल कलिअर पहिल लागलेल दोन बॅक
हम्म.
त्यानंतर मग रिजेक्शन ला टाकले.
हम्म, म दोन्ही सुटले. हम्म, हम्म.
काय करतोयस?
आणि हॅलो
कट
हॅलो!
हा बोल कि आरे काय कॉल आलायं का? कोणाचा?
हो कॉल होता मित्राचा.
हा हा.
ह्
न कोण कट कर मग.
हा
कट कर रे मध्ये आता.
हा ते लाव आता
काय बोलतोसं.
ह बोलतातं.
काय नाही बघ. कुठली मॅच विचं काय?
मॅच होती आज. हो ती जिंकलो. जिंकलो एक नंबर मारलेला.
काय काय झालं.
काय नाही. सेमिला होती. कोल्हापूरची टीम होती सेमीला त्यांच्यासोत मारलेला. त्यांना वन साईड मारलेला.
कोण -कोण खेळलं.
मी बाने ओपनिंग जोडी आऊटचं नाही झालो.
हा किती स्कोर मारलेला त्यांनी.
आं?
त्यानी स्कोर किती मारलेला.
शहान्नऊ - ऐकोपन्नस वर ऑल आऊट
हा हा. आणि?
आणि पाच लाख प्राईज होता.
हा कितीला?
सात लाख.
पाच लाख प्राईज भेटला का मंग.
हो भेटला.
हा हा मग आता मज्जाच मज्जा.
जरा त्या आवाजातून लांब होशील.
कोणत्या?
पक्षी ओरडतोय आवाज जास्त येतोय कुठलातरी.
हा बोलं.
मग अजून काय म्हणतोस बाकी.
बाकी काय तू नाय कुठे खेळायला जात.
हा?
खेळायला जातं नाही का
मी जातो फुटबॉल खेळायला. फुटबॉल खेळायला जातो. पपजी खेळतोयं.
हम्. फुटबॉल मध्ये किती आहे? हे हे हे.
फुटबॉलची तिथ मॅच कधी लास्ट टाइम झाली?
फुटबॉल आम्ही आज खेळलो दुपारी. ते मा पाठीमाग आवाज येतोय जात तुझा.
ह हां.
फुटबॉल खेळायला गेलेलो आज. ती कॉलेज वरती बी एम एसी ची पोर आहेत. ती रोज खेळाला जातात.
हा हा. त्यांच्यासोबत गेलातास?
हा.
आवाज येतोय रे दुसरा कसला तरी.
मी आलोय इकडे पैस. आता येतोय? आता
हा. फक्त तुझा आवाज यायला पाहिजे रे. तुझाच आवाज येत नाहीये. तर बाकीच गाणी वगैरे लागाल्यात त्याच्यात.
मी आता आलोय इकडे. भरपूर लांब आलो.
हा. मग काय म्हणतो? झालं कम्प्लीट सगळं? माझी एच ए पी ची वही तुझ्याकडे आहे नव्ह? कुठे ठेवल्यास?
भाऊच्या रूम
भाऊच्या रूमला आहे.
हम्म.
ठीक आहे. ठीक आहे. आणि मग आता कुठल्या रूमला साहित्य ठेवलंयस तुझं सगळं?
त्या भाऊच्याच रूमला आहे. मला परत तिथून सोळा हजार टाकायच आहे.
कधी?
आता उद्या टाकेन. आज सांगितलं होत, पण उद्या टाकेन.
बर.
हम्म.
मला पण सांगितले रे काम करायला. तर म गो संस्था त्यांच्या रूमला कुठेतरी.
हम्म.
मॅनेंजर ला काय बोललास?
मॅनेजर पण काय बोलला नाही रे अजून, कि इकड रूम घे त तिकडं. काय बोलला नाही अजून.
हम. मॅनेजर मला बोलला की, तू कुठे पण राहा. अस बोलला.
हा.
बघूया आता कुठेय.
तेला जेवायला गेलं की विचारायला पाहिजे. मॅनेजर ला.
हो.
हा हा. मग आयटम बीयटम काय पटवलायस की नाहीस? बरं आहे की. तू हायस काय बरा?
मी बरा आहे.
मग?
मग काय बोल?
मग काय म्हणतोस बाकी?
बाकी अस ठीक, तुझ कस चाललंय?
निवांत बघ, मग काम कस चाललय तुझ?
चालु आहे चांगल.
काय, काय करता आहे जाऊन?
काय नाही जातो, काम करतो येतो घळत.
काय, काय काम करतायं? अरे वेगळा तिथं काय लावलंय गाणी वगैरे लावलयं आवाज येतय? हॅलो.
हां बोल.
अरे गाण्यांचा वगैरे आवाज येतोय लांब हॊ तिथूनं.
हा बोल. बोल आता येतोय?
हा, मग काम काय, काय करतोय?
कसल काम, कोणतं काम बोलतोयस तू?
त्या तिथं जाऊन.
काही नाही असचं. पंपावर जातो आता मित्र बसले असेलं त्याला जेवण घेऊन झाल? सात वाजता जातो.
हा.
सात ते आता नऊ वाजेपर्यंत अ मित्र बसेल सागर. मग त्याला मी जेवण घेऊन जाणार आता, मग जेवण झाल्यावर मी बसतो रा रात्री बारा वाजेपर्यंत तर मग सकाळ साडे अकरा बंद करतो न कोणा आलात द्यायला.
बरं.
ो सकाळी उठतो चालू करतो. मॅडम येते सहाला साडेसहापर्यंत तर पाच वाजे पर्यंत साडेचाहाला मॅडम येते मॅडम मला की टेस्टी टेस्टिंग झालं तो करून झाला किंवा मी बाहेर पडतो मग सात वाजतात तरी पण. सात वाजलं की मग रूमला जातो.
हा, हा. बरं. म्हणजे रात्री झोपायला तिकडेचं.
हा रात्री झोपाला देतात पेट्रोल पंपवर कॅबिन आहे, कॅबिन मध्ये झोपतो.
हा, हा, दोघेचं आहे की?
हा एक मित्र आम्ही तिघं असतो. मित्र आहे का दोन मित्र मी असे तिघं असतो.
हम्म, बरं.
हम्म, हम्म.
हम्म, हम्म, पेमेंट किती हाय?
पेमेंट आठ हजार
आठ हजार.
हो.
हा. हा. आवाज येतोय रे तिथं जास्त.
कोणता आवाज येतोयं?
हा. पोरं बोलायलेत तिथं आवाज येतोय. काय काय विषयं
पोर त्या धरला. अरे बोर आहे तिथ त्या बोरचे ना ते पोरं तिकडे आहेत साईड ला.
हा. हा. हा. मग आठ हजार रुपये दोघां दोघांच्यात काय एकट्याला आठ हजार.
मॅडम बोलली की एकट्याला एकट्याला ठेवणार आहे मी. तर मी बोल तर सागरला की माझ्यासोबत राहताना. मी एकटा कसा राहू रात्री. मग आपण दोघं दोघांत घेऊ गाडी. राहत्यात. तो बोल्ला चालेल राहू दोघं तेव्हा आम्ही दोघं जातो.
अच्छा अच्छा,
हम्. आता एकट्याला काय कुठे रूम तीथे राहणार रात्रीच. कोण कसे येत्यात नाही कसे नाही. मग त्याला बोला आपण राहू दोघं.
हा. हा.
अरे, इथे पण काय आता सेमिस्टर संपवतो मी,
हा.
ते घेऊन सुट्टी वर घरी जाण्याची ते घरी गेल्यावर. मॅ मॅडमला सुट्टी सांगायची.
हा हा मग त्यावेळी ती काय बोलणार नाहित की, सोडून जातय असं तस वगैरे काय?
नाही. मॅडम बोलली की तुम्हाला सुट्टी मिळाली तेव्हा काय करणार. मॅडम ते असते ना रे, रात्री मॅडमच्या घरी कोण नसतात. ती एकटीच आहे. मग ती दिवसभर पेट्रोल पंपावर असते नंतर आम्ही, तर आम्ही नव्हतो ना. तेव्हा ती रात्री पण असायची.
हा हा म्हणजे तुम्ही नसेल त्यावेळी तुम्ही परत येणार का?
हा रात्री ती येणार हम्. हम्म. बाकी काय तू कधी घरी जातोयस? तू घरी कधी जातेस मग?
मी घरी आता शेषनर लागणार आहे. आत्ता चालोय. एक चार दिवस झाले.
हम्म, सेकशल कधी लागते तुमची? हम्म त्याच्या, शेंगोळे. हम, त्यांंत कसं मी सगळ्यांना लाऊ.
हो. लवकरच लागेल त्यानंतर,
हम्म.
सेमिस्टर लागेल. मग त्यानंतर जाईन घरी.
हम्म. चालेल चालेल.
काय घरी जाऊन येईन मग सेमिस्टर झाले की मग जाणार. तोपर्यंत नाही.
इथेच. मग काय झालं काय सबमिशन? मॅन्यूअल लिहून झाले असं म्हणले.
असाइनमेंट वगैरे हे नाही झाले अजून.
हम्म. मॅन्युअल?
आ?
मॅन्युअल पी ओ सी च झालंय. ऑरगॅनिक केमिस्ट्रीच झालय. ते एक झालय. अजून इंडेक्स वगैरे साईन राहिल्यात. ते काय प्रॅक्टिकलच्या वेळेस इकडे एक्झाम च्या वेळीस करणार बोलल्यात.
हा. कॉलेज कसं आहे मग तुमचं?
कॉलेज एकदम दोन नंबर. एक नंबर काय विषय नाही.
हम्म. म्हणजे दोन नंबर चे धंदे चालतात? दोन नंबरचे धंदे चालतात कॉलेज ला?
उद्योग. उद्योग.
उद्योग. हम्म. किती आहेत मग? तिकडे. पोर किती आहेत तुमच्या क्लासमध्ये?
क्लास मध्ये चाळीस
चाळीस. त्याच्यातले पोर किती आहेत? मुलं. आणि मुली?
बारा तेरा.
हम्म. पोरीनचा पोरीं ची संख्या भरपूर कमी आहे.
होय.
हम्म.
कोण बोलतोय हा इतक्या मोठ्याने?
मित्र आहेत ते.
अच्छा! अच्छा!
हम.
मग. बाकी काय म्हणतोस?
का बोलतात.
हम्. हम. हम. मग आता जेवलास की?
ना आता आठ वाजता जेवायला स्टार्ट होईल. अजून मी. घरी नाही ना गेलो. घरी असल्यावर लवकर जेवतो साडेसात. ला. आता इकडे बाहेर आहे मग आठ वाजता मेस चालू होतंय.
हा.
ते आता. मित्राला डबा घेऊन जात मग पेट्रोल पंपवर कामाला.